काय चाललंय तुमचं? हो बसलेलो रानात येऊन. गारव्याला आपलं.
होय का? आता मी जरा केळी खाल्ली. मग आता त्याच्या सादी मेणबत्त्या, आम्ही काय केलेय तुम्हाला माहितीये का? ते. बाजारातून दोन बारके-बारके मटके आणलेत छोटे-छोटे. म्हणजे अ ओला कचरा सुक कचरा म्हणजे ओला कचरा म्हणजे केळीच्या साली फळांच्या ज्या आपल्या पाले भाज्या आपण जे घरी आणतो ना मग त्याच्यातून थोडं-थोडं जे डेट वगैरे राहतात परत अ पाली केळीच्या अशा फळांच्या मग त्या एकात, एका ह्याच्यात साठवतो आणि मग त्याच थोड्या दिवसात खत होत माती टाकतो थोड्याश म्हणजे माती येत्या एका मटक्यात.
हा.
आणि मग त
काळी माती, पांढरी माती किंवा लाल माती, काळी माती हा ला. काळी मातीच वापरतात काय पण हे करायला.
त्यात टाकून, थोडे दिवस एक चार- पाच दिवस ठेवलं ना. मग त्याचं खत बनतं. मग त्या सालींचं परत त्या देटांचं. मग तेच, आपल्या घरातल्या थोड्या - थोड्या, झाडांना टाकायचं.
हा, हा, हा. सगळेच आपले राहणार की. आमचं काय? उसाला पाणी पाजायला आलेलो. आणि लागनाय. हो. हो. किती महिन्यांची सहा.
सहा महिन्याची हाय होय. मग आता पाला काढायला, आली असल की. आता तेच. आमच्या पण रानात, तेच काम चालल्यालं. पाला काडायला तुम्हाला माहितीय. आता भरपूर दरवाढ लाय. म्हणजे हे सात हजार रुपये एकर पाला काढाय झाला.
भरपूर झालाय भाव. तुमचा कितीय? माळावर. आमचा, एक एकर.
अरे, म्हणजे दोन टनान पडतो का? दीड टनान पडतो तुमचा.
दोन टनाने पडतो. तुम्ही चांगली उत्तम प्रकारची शेती करताय. ते खत वापरतो. ती आमच्या पाहुण्याताय. कोणत्या प्रकारचे तुम्ही खत वापरता. अ गांडूळ खत वापरतो आम्ही. किंवा शेन खत वापरतो. त्याचा परिणामय का हा? हो शेणखत. आणि शेणखत, ह्याला पण वापरतो. गोबरगॅस पण तयार केला होता. त मी टंचाई गॅसच्यामुळे. मी गोबरगॅस, आधीपासूनच केलेला. गोबरगॅस रानात वगैरे. आम्ही जेवण करतो. मित्र वगैरे आम्ही. एकत्र मिळून. जेवण वगैरे करतो.
चांगलंय की. म्हणजे, काय ना काहीतरी बनवताय. म्हणजे, वाया जात नाही ना, शेण तरी.
हो. आम्हाला, लहानपणापासूनच अशी सवई होती. असं काहीतरी बचतीची किंवा पुनर्वापन क करण्याची. पुरणवापर.
चांगलंय ना. चांगलाय. म्हणजे आता बघा ना, किती गॅस म्हागलेत. आणि आता त्यात ते युद्धामुळे तर, गॅस भेटत नव्ह ते.
अं. हो. ते जाऊ दे. लाल माती मुलं न्याहायला आलेत बघा. कशाला आलेत? मला काय कळण झालय? किल्ला वगैरे तर, आत्ता काय बनवत नाहीत. तुम्हाला काय प्रक्रिया, तुमच्या डोक्यात चालत्या काय, कशासाठी? घ्यायला आले असतील? अ मला वाटतं ते, आता लालमाती भराव्यासाठी किंवा पाणी बिनी साचत ना, घरापुढं. पावसाचं. म त्यात ती लाल माती टाकतात. काय- काय जन. म्हणजे पाणी साठू नये.
किवा
कारण. एखाद्या ठिकाणी, मोठा खडडा पडला असल तर, तो मिळवून घेतात. लाल माती टाकून. हो खुलत्य वगैरे मोजवायला आत आणि चांगली गोष्टय बरं का लाल मातेच्याच झाडात मी कायम बघतो बघा चिंचेचा झाड कायम लाल मातीच्याच जागेव बऱ्यापैकी असं झालेलं अस ते काय त्यामाग तुम्हाला काय माहित आहे का त्याच्या मागे काय नाय नाय त्याच्यामागच काय माहीत नाय म्हणजे मला काय एवढं माहीत नाय. आता आमच्या रानात तरी चिंचेच नाय आमच्या रानात आम्ही चार आंब्याची झाड लावलीत बघा मागच्या वर्षी ती आता चांगली मोठी झालीत अ पाणी वगैरे कसं घालायला म त्या आब्याच्या झाडाला, त आम्ही म्हणजे ऊस ऊसाला लावलेलं पाणी त्याला जात मनाला हं हा हा हा ही आम्ही खाली वगळत लावले ना झाड म्हणजे त्यामुळ त्याला मनाला पाणी जातं वगळाला पाणी पाणी तिकडच लोटतो त्याला हं हं हं मग त्याच्यामुळं मग काय एवढं नाय
आता लागण केली आम्ही मागच्या महिन्यात आणि कांडी लागण केलिय म्हणजे सहा हजार वर डोळा तोडलेला ऊसाचा कसा एक डोळा दीड रुपये न घेतलेला मग असे कायतरी दहा बारा हजार रुपयच दहा हजार रुपयचं बी घेतलं आणि लागण करणाऱ्या माणसांसनी किती रूप रुपये गेल अअ त्यांचा काय तरी पाच का सहा हजार रुपये एकर आय. लागणीला म आमची एक ऐकर लागण केलीये मागच्या महिन्यात पाण्यातली
हं तुम्ही किती अंतर ठेवता एक फूट का दीड फूट ठेवता म्हणजे उसाच्या कांडीत एका अ एक फुटच ठेवतो बरं आणि सरी किती पोटाची करता पाच सहा सात म्हणजे ते काय काय म्हणतात ना म्हणजे तीन तास काय काय जण तुम्ही पाच सहा मिनिटांनी घेता का ट्युबातना पाणी घेत आम्ही तुषार सिंचन हाय आमच्या रानात अरे वा वा
मय ते तुषार सिंचन थोडे दिवसच चालत असेल म्हणजे ऊस मोठा झाला की त्याचा काय उपयोग होत नसेल.
म नाय ती जरा मी वेगळा प्रकल्प चा प्रयत्न केलेला आम्ही ती वर लावल्यालं तुषार सिंगचं ना म आमच्या पण डोक्यात आधीच आलेलं ऊस लहान असताना नंतर आमच्या डोक्यात आलं ते जरा वर लावलं तर भरपूर फायदा होऊ शकतो त्याजा आपल्याला, म मी अस असं बघितलेलंय युट्यूबला व्हिडिओ की, अतिशय ती जपान जप जपान च्या पद्धतीत ये म्हणजे तुम्ही आधुनिक पद्धतीने शेती करताय गडी हो भरपूर आधुनिक पद्धतीनी अ बघतो आता आजकाल ए आय वररवगैरे काय काय आलय ते बघून जरा त्याला विचरून त्याज्या मदतीच्या सहाय्याने हो करतो आता हा मी बारामी बारामतीच प्रदर्शन बघायला गेलेलो तवा मी बघितल ए आय वर तो ऊस पिकवलेला म तो ऊस तुमचाच होता की काय आमचा नाही, आमचा बघा इथं कराडमध्ये आम्ही कृषी प्रदर्शन होत, त्यावर एक प्रकल्प मनलेला तेव्हा आणि नाशिक नाशिक, हा, नागपूरमध्ये एकदा लावलेला, बघा ते फार्मसीचे विद्यार्थी आलेले, ते लावल्याला ना नागपरमध्ये एकदा लावल्याला, आणि आहे, मग असं, फळांची झाडे वगैरे पण आहेत. आमचे त ड्रॅगन फ्रूट एक आहे बघा, ड्रॅगन फ्रूट ते आम्ही त्यामध्ये काय, रसायने वगैरे नाही मिसळत. तर अस एकदम सेंद्रिय आहेत, सेंद्रिय सेंद्रिय आहेत, आणि ते खूप अप्रतिम लागतात.
होय का?
हो. खूप लागतात ते तुम्ही एकवेळ नाही खत, खत वगैरे वापरतो. हां, सेंद्रय खत वापरतो.
आणि तुम्ही चला किती वेळा लागवदड टाकता, दोन का तीन वेळा टाकता?
तीन वेळा टाकतो.
होय का म्हणजे, ड्रीपन देता? का अशी
डायरेक्ट वरच्या वर असतात. वरच विस्कटतो, किंवा कधी-कधी असाद येतो. तुषार सिंचन असल्यामुळे, काय खाली पाणी जात नाही, त्यामुळे वाहून जात नाही ओ ते. डायरेक्ट वरून, त्यावरच पडतं. की शेती जोरात असणार आहे, म्हणजे शेती करायची पद्धत हो ते, आधुनिक पद्धतीनं माण माणसाने गलं पाहिजे, आधुनिक पद्धती पद्धतीनं वापर केला पाहिजे. त्याचा वापर, आपण नाही करणार तर कोण करणार ओ? यावर दोन कणता म्हणजे, खूपच उत्तम प्रकारची शेती हो, एकेचाळीस कांड्या आहेत.
हो, एक्केचाळीस कांड्यात
चांल्याला जावू शकतोय मग तुमचा प्रदर्शनात एकच नंबर होत असेल, हो, झाईल तिथे त जास्त आम्ही सांगत नाही, पण मदत वगैरे करतो, एखाद्याने शेती मध्ये काय विचारलं तर म कशा कशा प्रकार म्हणजे मदत करणार, मदत म्हणजे नाही, आमच्या शेजारचं एकाच रान आहे, त्याने आम्हाला मदत करा बोलल्याला ते बाहेर असतात, मग त्यांच राना आम्हीच करतो. त्यात हे लावतो त बघा अ काय म्हणायचं? जांभळ्या कलरच कोबी त्यो, बाहेर विकतात ते अमेरिका साईडल, पर्पल कॅबेजी म्हणतात त्याला, जांभळे कव कलरच, जांभळ्या रंगाच कोबी म्हणतो, हा.
हम्, ती पण म्हणजे इंटरनॅशनल भाजीच हाय.
कोकण. हो मला माहित नाही तिच जवळच तेवढं, पण तिला झुकीनी म्हणतात एवढं माहिती आहे. हा हा. म्हणजे त्याला दर कसा आहे वो त्या बोबीला? त्याला दर भरपूर आहे होतें, मग हॉटेल ला वगैरे जातं ना त्यामुळं दर भर पुर राहिलेला. त्याला जास्त पैसे निघत्यात. आंब्याचे प्र आंब्याचे जसे निघतात तसे तेचे निघतात. किंवा त्या त्यापेक्षाही जास्त. घरचं आमच्या रानात हायीत आंब्याची झाडं. कुठल्या कुठल्या म्हणजे आंब्या तर कुठल्या झाडावर आंबे केसर आंबे. हापूस आंबे, लोणच्याचे आंबे. त्यानंतर अं अ अहो कॉल आलाय मला अं ठेवू काय?
बर बर.
बर बर. अ का तुमचं काय बोलायचं तुम्हाला काय?